आता न बोललेलं चांगलं बाकीे काही नि आणत
आयला चल पैसे कि तो पैसा
कायलं
आणि च मेड वाचतव रे बाकी हो येतत कसले बी कमेंड येत एके हालतो बी कमेंट येते ते डिलीट करतो लगेच मी
हो
हा
त काही
ते व्ह्यू कस असते माहितीे आणि व्यू ती इस्लामपूरपूरच नसते तेे ते वऊ पाक ह्याच्यात पाक महाराष्ट्रात कुठे बी घुमत असते ती ज ताटपाडी पुणे मुंबई कुठे बी घुमत
ते लाईक केलं की मग ते त्याच्या ह्याच्यामध्ये पण ते दिसत असणार ना
आणि व्ह्यू कधी वाढते माहि शेअरिंग जास्त झालं का नाही कि वाढते शरंगला उत्यात विडते
हो
ह्म त्यामुळे ते डान्स बिन्स करायचं बंद केलेलं आत्ता तुला सांगतो चेंज म्हणून चेंज म्हणून डान्स बी टाकू शकते पण ती डान्स चांगला नाही वाटत रे त
ते आपल्या हच्यात नाही रे वाटत बरोबर
हो हो हो. त्याला यु पी वा आली पाहिजे.
ते हय काात यू पीवालेला डेंजर ते काग घालतात मांगेमध्ये पाक येत ना जर पास ते परत मी काय म्हणते. साखरशी बघणार का नाही ते म्हण त्याला काय भातभास साखर बणायला लागलाय.
नाही ते आता उजकडला येऊन गेले क नाही आता येत. नाही होत कसला आता दसत्र इल कटलेत
अच्छा म्हणजे ते फिक्स नाही. कोणाला पण काय पण येऊ शकते अच्छा फिरवून फिरव हवी. मग जाऊते.
कालचं तेन कन्व्हर्सेशन सगळं ऐकलं.
वरे
हा.
हला आपलंच कसं कायकाय लागलं त्याला चिते म किती दहा जण असतील साताऱ्यामध्ये सांगलीमध्ये आठ दहा जण असतील. े फिरवून फिरवून लागत अस त्या कसला काय म्हणायचं आम्हाला पण द आम्हीण ऐकतो.
ह हा ह ह.
आम्हाला पण त्यात जॉईंट करून टाका.
हो. नाही नाही यार तू बी आहेस ते आता आता येणार की तू बी थोड्या दिवसाांना तुला बी येणार ती म्हणजे तेी कुणाच बी अडी येत ती त्याला
दुसऱ्यांचं ऐकायचं का आणि ते आपण टाईप करायचं.
टाईप कवायच आणि सबमिट करायच हा. तला ते टास्क झाल्यावर येणार सगळं हि तीस कॉल झाली कि ते टास्
अच्छा. अच्छा शही पंचेतीस. म्हणजे सात दिवसात होते वाटतात.
नाही नाही त्याच्या आधीच होईल अशी आपली रोज कॉल सुरू असले की नाही. तुझे ते सपतील आज किती आता पंधरा असतील ना.
होय होय पंधरा हा पंधरा होतील म्हणजे अजून पंधरा उद्या पाच वीस परत पाच पंचवीस आणि परत पाच तीस
हम्म होत पंचवीस लाच येईल तुला बघ तास्क दे.
काय माहिती आहेता.
पंचवीस लाच येतो तिथास मला पंचवीस ला आलं हाय अजून चालू मला त्यातले दोन रिजेक्शन आले.
हम्म हम्म.
बाकी काय फिराय कुठं काय त्या महिन्यात काय नाही.
नाही या महिन्यात नाही आता ते बघू पुढच्या महिन्यात असेल. खोकेटला ये म्हणते तुला काडत पासपोर्ट ते यायला होऊन जाऊ दे एकदा
तुके किती खर्च आहेेत ना साठ हजार.
असल साठ सत्तर हजारच्या आसपास असल. काय माहीती नाही ते ते आता ते फिक्स झालं का नाही म्हणज अनाऊन्समेंट करते. तधी एवढा एवढं आहे म्हणून मग कुणाला एक्स्ट्रा यायचं असलं क नाही मग त्यांच्याकडनं पैसे घेत. ज आणि एक घेऊन जात एक्स्ट्रा.
हा बरोबर चांगला आहे ते सिस्टीम चांगली आहे तुझ मित्रा मित्राला नि्याला नाही कोणाला बी नि्यायला बघ.
कोणाला आपण घऊ जाऊ शो पण पण ह्यांचं कसं थ्री स्टार असतं या ती ॲडव्हान्सवाल्याचं भारी असतें त्यांचं फाईव्ह स्टार असते फक्त त्यांची किंमत नव्वद हजार प्लसच असते भले कुठं पण जाव लॅमिनेटवाला रे ॲडव्हान्स लॅमिनेट
हा ह ह हां डव्ह्सॅ मिनिट आणि ल मिनिट दोन परग
नाही ॲडव्हान्स कंपनीचं लॅमिनेट जे आपण ह्याला डोअरला वगैरे लावतो का नाही लॅमिनेट उडचं
मग आता तू म्हणतोस ती कुठली कंपनी हा आता तू म्हणतेोयस ती कुठली कंपनी
ते हे जे आपलं ते लो्हर्स आहे लोवर् म्हणजे टी व्ही युिटचे पट्टग आपण जे पट्टे लावतो का नाही डिझाईनच्या त्या सहाशे वकायच्या होत्या सहाशे पट्ट्या
हां हां हां
मग ते माझंच झालेत सातशे साडेसातशे झालेत
बर बर ल्हर्स
मग तो सांगत होता जून जुलैलाच जाव म्हणून मग म्हणलं डव्ह्स एक महिनात अकलला पुढे ते युद्धामुळं कारण ट्रिप सिंगापूरची होती
बरं बर
म्हण ते सिंगापूरचं रेट ल वाढलं ना मग ते ट्रिप मग व्हएतनामला केली त्यांनी आणि ज्याची ट्रिप व्हएतनामला होती की नाही त्यांचं केलं थायलंड
ह ह
मझ ऑगस्टमध्येध्येेऊन जील मा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये घेऊन जातील
होय का हा
हो आऑगस्ट नाही तर सप्टेंबरमध्ये बघतील ते
हा म ए रचेवाता कपडे उपडे ग बाई मोबाईलताना विनकाय तवर लांच होणारना
सगळं चार्जर हेडफोन ते साईड बॅगमध्येध्येच आहेत त्यातलं काढत पण नाही बाहेर मी ते आता पुढच्या ट्रिपलाच सगळं बाहेर कॅमेरा बिमेरा सग हं
चार्जर वायरलेस आहे का
नाही ना चार्जर वायरलेस आपले एसटला आहे
एसड लाे
हो या सिरीज ला सगळ्याला बाहेरलेच आहे बाकी एएमलांना नाही ना वायरलेस हां
आला फोन आला
आणि काय होतं हा तेी आप अलटेड चार्जर डबलच आहे ना ते म्हणजे त्या चार्जरचा बॉक्स नाही का
हा
त चार्जरचा घट्ट होती बघ
बरोबर माहती येई
ह मग त्याला मोबाईलचं पण आहे आणि ते घडीचं पण दोघांच पण आहे त्याला एकाच सॉकेटला ते वेगळं एकत घेतलेलं खास ट्रा ट्रॅव्हल्ससाठी
बरं
म्हणजे ते घडीसाठी शेपरेट घेऊन जायला लागत नाही त्यातच होते काम एका सकाळमध्ये दधोडी पण काम होते तेवढच बाकी आपला कॅमेरा तर राच
जरा ब्लॉक करत जा किथ ब्लॉक करत जा जरा एवढं लांब जातयस फिरायला व्लॉग व्लॉग व्लॉग म्हणजे ते बोलायचं
ते नाही रे ज मत ब्लॉग आपल्याला ते बोलण्याची पद्धत वगैरे वेगवेगळी असते ती
काय नाही जसं जमल तसं करायचं पण ल शान इंडियातल्या इंडियात माणसं एवढी व्हू करते ती आणि तू फॉरेन मधलं जर दाख होलाला सयश पलीडतील मा
ते तू तुझी आयडिया लले भारी आहेत तसं मी आधी पण ल विचार केल तर
हा आपल्याला काय फक्त दाखवायचं
ते दाखवायचं बरोबर आहे की रे आपण ते बोलता येत नाही रे माझा आडाकते ना बोलता बोलता
त्याचा काही संबंध नाही रे त्याच काय नाही काही संबंध नाही अडकते बिडकते काय संबंध ज्याला करायचय करत तेवढं बघ ती एडिटिंग असते ती काही लाईव्ह करायचं नाही आपल्याला जेवढं अडकतेस तेवढं कट करा येते सगळे येत लवाल बसलेलं असतेस आधी म नुसतं काय त्यात काय एडिटिंग करायला नाही नसते का आपलं सगळ व्हिडिओ टाकत काहीतरी एकदम एक सवण झालं
काय एखादा ब्लॉगर जर असला नाही बरोबर मग त्या बरोबर करता येतं काय नाही काय द मीटाच आपला कॅमेराे घेऊन फिरणार आणि सगळे कसे ते लेडीज वगैरे असतात ना बरोबर
हा हा
मग त अनकमफर्टेबल लागत आहे
हा हा
हम्म
कम्फर्टेबल पाहिज
कॉम्पिटेबल पाहिल त्याला आपण कसं ग्रुप जातो ना म्हणजे सगळे एकाच कंपनीचे ग्रुप असते आपण जर असं गेलो का नाहीी बाबा ह्या कंपनीच आहे त्या कंपनी थ्रू आपण जातोय मग त्यातलं कोण ओळखीचं बिळकीचं नसते म आपल्या हिशबन आपण राहू शकतो या अस आता ग्रुपमध्ये आहे ते जमत नाही ना करायला
गलाव द त्यातलं कोण येतं का असं नवीन नवीन असतात दरवेळ
नाही शक्यतो एक असत यावेेळेला दोघं तिघड नवीन होती
हां
यावेेळेला माझ्या ब्ल बाजूचा पण प्लडूवाला होता ना यावेेळेला आता या महिन्यातले जण कट होतील चार पाच जण होतील क कट माझ्या मते
किती जण
चार पाच जण कट होतील म्हणलं या वेळेला हो यावेळेला मी कमीच करणार आहे मी महनतच जास्त कर त्यावेेळेला
हो
ते काय होतं माहि त्या का मागच्या वेळेला समज मी एक्झाम्पल पकड काय समर हजार रुप पैचं मी केलं काय एक्झामपल खूप पकड आणि ह दुबईला किती केलंतं हजार रुपयेचं केलत मी धंदा ठीक आहे आन ब नामला केला मी दोन हो रेंजमध्ये आहे की रेंजमध्ये आहे इतीी कावाज आता असं प्रकार दुबईमध्ये मी हजार रुपयाचा धंदा केला त्याला मी दि एझमपल पड आणि व नंबमध्ये मी अठराशे रुपयेचा केला.
बरं.
मग ते अठराशेमध्येध्ये मला घेऊन गेलं आणि माझ्या बाजूवाल्याला घेऊन गे केलं मग काय मला फायदा झाला त्याचा म मी आजारच. करतो की मग तेो नला तरी चातय मला काय फरक पडणार आहे. मग आता सगळी लेवलमध्येध्ये जाणार आता एक्स्ट्रा जाणार नाही दुसऱ्याच हा मग ते अऍडवान्सवाला म्हणतेच ना असं पण तुम्ही करा न करा तुम्हाला घेऊन जाणारच ते मग मी जास्त करते तर मला एखा तिकीट द्या ना एक्स्ट्रा मी भावाला म्हटलं मग मग ते म ते आता चरोली मध्ये चार दुकानदार आहे चार दुकान तर टोटल किती झालं एवढं झालं एवढ्यामध्ये चारजण येतात. मग काय उपयोग येत तर आम्ही करतच नाही मी मग नर तिकडं एकटाच जातं मीस शेजाऱ्याला काग घेऊन जाऊ मी मग असं प्रॉब्लेम आहे त्याच या वेळेला दोन तीन न नवीन होती यावेळेला ऍडव्हान्स वाला जो मेन माणूस होता का नाही त्यांचा जो दुकानदार कंपनी तर्फे
हा हा हा प्रमोण
त हा प्रमोटर सारखं तो पण आलता ना या या वेळेला हा.
हा मग ह्यात म हात धऊन घेते ती बाकीची
हा असं असते त्यांचं काम त्यामुळे ते कशाला आपण एवढं करायचं आपल्याला आजारमध्ये घेऊन जाते.
हजार केल्यावर दुबई असते आणि दोन हजार केल्या व्यतनाम असतय तर ते दीड हजार झालेलं वर्ष पा े पॉईंट गुल तर डिवाइड करत ब
आता मी काय म्हणतेोय त्यांना आता हजार रुपयाचा धंदा करून दिला मी एकाव् वर्षात ठीक आहे एका वर्षात त्यांना हजार रुपयाचा धंदा केला त्यांनी मला दुबईला नेल.
बरं बर.
आता व्हिएटनामला मी त्यांना अठराशे रुपयाचा धंदा करून दिला. व्हएतनामला एका वर्षात कारण एका एका वर्षाची ट्रिप आहे ना.
हा पण व्हिएतनामची ट्रिप कितीवर ठरती हजारावरर ठरते का असं काय नाही.
अरे आपलं तसं काय नाही आपलं तसं काय हेना नाही की एवढं करायला लागणार.
हाा बरं बर बर.
मला घेऊन जाणारच ती भला मी हजारचा धंदा देऊ दे नाही. तर दोनशे रुपये जात देऊ दे. माझं फिक्स आहे तिथ जाणं त्याचा तो मी नाही म्हणत. ते कंपनीचा माणूस मंतत असा.
हा हा हा हा.
मग तो म्हणतो चिंतामणीवाल्याचं फिक्स आता कोण मिस्त्री बनलं की नाही.
हा.
आता मला पण माहित ना त्यावेेळेला मिस्त्री आला दुकानात तो काय म्हणला इ बार है क नाही.
हां.
मग तो अऍडवाांस वाला काय म्हणला होका त फिक्स आहे. व करेगे नाही करेगे उा क कुच देणार आम्ही हजार रुपया